हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा मध्येच का बर काय प्रॉब्लेम झालेला? हो ना.
काय नाही, काही नेटवर्क इश्यू येत होत.
हो ना नाही पण माझं नेटवर्क चांगलंय कारण वायफाय आहे ना घरी.
हे असच चाल तर मग कसं करायचं बरं?
हो ना पण बघा पहिले पेक्षा या पहिले पहिल्याच्या कॉलपेक्षा या कॉलमध्येध्ये मला आवाज तुमचा म्हणजे असं स्पष्ट येतोय.
स्पष्ट येतोय का?
हो.
बाकी काय चाललंय?
तुम्ही तर शेतात राहतात का मळ्यात.
शेतात
नाही म्हणजे मळ्यात घर आहे का तुमचं मग तंस थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येत असतो ना तिकडे. चालेल काय नेमकं काय नेमकं बोलत होतो आपण डॉक्टरांविषयी चालू होत ना आपलं.
हा मग काय बघू आता किती फरक पडतो.
हो ना. आपलं कसय लेडीजच सकाळी सुटल की आपली काम चालू होतात. ते रात्री झोपेपर्यंत ते काम चालू त्यामुळे आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही ना जास्त.
हा.
म त्याचा परिणाम आपल्या थेट आरोग्यावर होतो.
हे बघा आपण म. तुम्ही गावातच राहतात का?
हो गावात रा ह.
अच्छा.
आणि माणसाचं म्हणजे शरीर म्हजे खूप मोठी. संपत्ती आहे डॉक्टर नेमी आपल्याला सांगतात. कि बघा आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा म्हणजे आयुर्वेदिक.
ते नायत
े अन्न परत पाहिजे त्यांतर आपण फक्त धान्य खाल्ले पाहिजे.
हम.
आता येतोय का?
आता ए बघ हो. अहो सर्व तर आपण हे बघा मी तर सर्व हे होते. विथ मी नॉन व्हेज सोडले ना तम्ी ऑल ओव्हर हे करते. बट माझ ते. काय झालं नाहीय का एक मेडिकल इश्यू असल्यामुळे हातात बतील. कपडे्या इंजेक्शन वगैरे घेतले गेलेले भुलचे माता ते खूप. त्रास झायला लागले. आणि ते डॉक्टरच्या म्हणण्यानुसार ते सान्यू आपले काम
अस होत.
हम्म आणि एक कमी दिवसात खूप इंजेक्शन झाले आहेत ना माझे. एक पाच वर्षाच्या आ सात आात इंजेक्शन घेतले गेलेत. हा प्रेग्नसीच्या वेळेस. माती त्याच्या राहत नव्हते त्याच्या आधी एक दोन ऑपरेट केले त्या वेळेस घेतलेलेेस घेतलेले. नंतर पुन्हा परस्िसच्या वेळेस घेतली. त्यानंतर पुन्हा अजून चालत मध्ये थोडसा कड फिशरचा त्रास झाला. परत त्या त्याच ऑपरेशन केलं मागस दिवाळीच्या वेळेस ते घेतले गेले. आता पुन्हा प्रेग्नेन्सी होती न त्यात मला डेंगू झाला. त्यात अबोरशन झालं.
तेच त्याचा त्रास होऊ शकतो तसच कालेला.
हम्म त्याच्यात तो जास्त त्रास झाला.
पण तुमचं म्हणजे ह हालचाल पण भरपूर प्रमाणात होते ना दिवसभर.
ते हलचा पण भरपूे नाता दिीवस बरोबस ग आ सकाळची नवज गेली आता घरी आली स्वयंकापू घरी त्याला पुरी नव्हतीव. त्यांचा अभ्यास घेणं बरोबरच राहतो म आता शेवटी,
भरपूर आहे आणि लहान लहान मुलं असल्यामुळे बघत त्या म्हणजे हो.
आणि व्यायाम करण म्हजेल्या का खरं शक्य नाही होत सकाळी पाच वाजता त मी उठ तर माझ्या बाब पाच वाज बाळा उतो.
बरोबर आणि आपण सकाळी पाच वाजत घतलो घरी व हो.
हम्म. काय डॉक्टरच म्हणणं तुम्ही थेरपीला मालेगाव ला या. ठीक आहे नाथिरपिला ज तरी जाणं म्हटल्यावर रोज तीस पस्तीस किलोमीटर जाणं शक्य नाही. असं पण आहे ना ह
त्याच पण म्हण बरोबर आहे पण आपल्यालाही ऍडजस्ट झालं पाहिजे ना
अ किती नाही त्यातल्या त्यात म्हटल्यानंतर आपण
हो तेच म्हटलं ना त्यातल्या त्यात तुमची मुलं पण लहान आहेत तर मग सगळीच जबाबदारी असते ना आपल्याला घरकाम शेतीच काम करत मग त्यांचं आवडायचं
भरपूर काम
आणि घरात नाही म्हटलं तरी भरपूर कामे असतात
मर अजूनधा पाणी ज तिकडे लक्ष न वातो
हो.
एकच एक वरपर नाही ना.
आपण तर काम करत. असत गोष्ट नाही पण मग डॉक्टरांचं म्हणणं हे बरोबर आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजेग
ऑइलची वर ऑलमंड साठी तुम्ही फिश ख मी म बालडी बालडी दिनी ह ते बाकी काय नाही, तुमची तबेत कशी?
म्हणजे कस हा ठरलेलं वत कस आपण पुढे जेडून झारले री शेत पावेतलं पाहिजे म्हणजे आपल्यासोबत आपल्या मुली फिरतात त्यांनाही सवय लागते ना
हम्म
हम् हम् आणि पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की आताच्या काळात बघ त्यांना अशा इतक्या जबाबदऱ्या आहेत की माण शिकता वाटल्यामुळेच प्रत्येक जणाचं आरोग्य बिघडत आहे
ह
मानसिक आरोग बिघडलं की पूण बेघूनच जाण्या श
हो ते गोष्ट एकदम मेजर इम्पॉर्टंट गोष्ट आहे माझ्या एकदा बिघडलं ते बिघडलं पुन्हा आपण किती ट्राय केलं त्याच्यासारखं होतच नाही
नाही जे ओरिजनल ते ओरिजनल देवाच
आता बघा मी काल हॉस्पिटल ला गेलेलो हॉस्पिटल ला गेलेलो आम्ही तिथे एक. सहा महिन्याचा बाळ होत आपण ठीके आपण म्हणतो अस. तस एक सहा महिन्याच बाळ होत तर. तेच सहा एक नुकतंच पलटीयला लागलं ना त्याच्या आईने त्याला. पलंगावर टाकलेलं.
हो.
ह मी भात पलंगावरून खाली पडलं तर दोघं पाय त्याचे फ्रॅक्चर आहेत.
अरे बापरे.
तर सहा महिन्याच्या बाळाला क्लास्टर कस करावं बरं.
हो ना हीतकीतकी पाय असतात त्याज.
अ दोन्ही पाय म्हणजे. ते एक अ गुडघ्याच्या खाली फॅक्चर आहे आणि एक मांडीत फॅक्चर आहे. दोघं पायन प्लास्टर केलेलं.
पण मग का ना आता म्हणजे त्याच एकदम कवळ शरीर अजून ते. म्हणजे त्याचे ते हाडं वगैरे एकदम म्हणजे तयारच होत होते आणि किती नाजूक. बघतील ना ते.
मु हा.
आणि पुढे जाऊन त्याला खूप प्रॉब्लेम होईल या गोष्टीचा का. कारण ते पूर्ण पणे तयारच हाय. तयारच झालेली नाहीत ना त्यात ते फ्रॅक्चर झाले म्हटल्यावर.
अ हम्.
अवघड आहे ते म्हणजे आमच्या मी जेथ राहते ना.
हम्म.
तिथे आमच्या म्हणजे. समोरच एक हॉस्पिटल आहे आपले हो आ. त्याच्यातून म्हटलं हड फ्रॅक्चर वगैरे.
हो हो.
म्हणजे मी. दररोज इतके पेशंट बघते येता जाता की म्हणजे इतकं. कस तरी होऊन जातं मला हो काही. वाट्या बदलतात गड्यांच्या काही म्हणजे हडदम. तात आणि काल तर इतक भयानक पेशंट होत कि त्याचे दोन पण पाया अे सळ्या टाकलेले होते.
म्हणजे किती अवघड होऊन जते ना माणसाला चांगल्या.
म्हणजे खूप दवाना दिलेलं शरीर म्हणे त्यात. फ्रॅक्चर झाल्यानंतर आ प म्हणजे देव किती सुंदरून एक गोष्ट आपल्याकनं फ्रॅक्चर झाल्यानंतर. द कती इतकं काॅक् स नाही करू शकत ना
हो ना तेच.
ह
म पै जा आ आप त्याच्यानंतर आपल्याला ते दुखणं चालून जातं.
मग पर लाईफ टाइम साठी राहातं ना.
तेच की.
देवाने आपल्याला प्रत्येक गोष्ट बघा किती फ्री मधून चांगले बनवून दिलेली आहे म्हणजे. आत्ता जे बनले ते तंत्रयुग अ तंत्रय युग ते सायन्स वगैरे. ते प्रॅक्टिकलली बनवले जाते पण मग देवाकडे किती कला होते तेव्हा
हम्म
म्हणूनच प्रत्येकाने आप आरोग्याची काळजी व्यवस्थितप घेतली पाहिजे काम आता काय आयुष्य बघ चालच राहत
बघू आपण कसं कसं कसं होत
टेन्शन नका घेऊ तुम्ही तुमच्या आरोग्याकडे ह काळजी घ्या तुमची कामही करा मुलांनाही सांभाळा कारण आरोग्य जर सांग तुमही दोन कामं जास्त करू शकाल
होठी ब
डॉक्टरनी जस सांगितलं तस व्यायाम करत चला फिजियोथेरपी करत चला
हो हो हो
ओके चालेल धन्यवाद त्यांनी काय
हो हो चालेल